काय आग एक गाडी घ्यायची होती. हा, हा. आणि म्हणजे त्याच्याम कसय? अ मला पण चालवता येईल आणि जसं की घरामध्ये पण वापरता येईल असं वगैरे बघायची होती मग तुला कसं कोण आसपास असं शोरूम वगैरे आहे का ओळखीचं जिथे अ तुला माहिती आहे आणि तिथले तुझे असे ओळखीचे आहेत की तिथे जाऊन आपण बघावं विचरावं माहिती ती घ्यावी असं
हा हा ओळखीचे आहेत का तुझे हा हा चालेल की मग तेच तुला विचाराव म्हटलं एकदा की तुझं जर ओळखीच कोण असेल कराडमध्ये सातरमध्ये मग तस जरा घ्यायची होती एक ऍक्टिवा मग असेल तर मग जाऊया आ
हो चालेल की आहेत एक शोअरूम माझ्या आहेत ओळखीचे अं त्यांच्यावरच बघूया आपण म्हणजे व्यवस्थित कमी बजेटमध्ये आणि डिस्काउंट वगैरे देतील जरा एक्सेसरीज वगैरे भेटतील काय काय
हा हा ऑफरमध्ये वगैरे पण असतील ना आता सध्याला असणार ना चालेल उद्या जाऊया का मग संध्याकाळी वेळ असेल तर
हो
चालेल चालेल जा मग तुला फोन करते मग जाऊयात चालेल ठेवू ना
पाठ